हॅलो हा बोला
येतोय का आवाज
हा येतोय खरं तुमच बॅकग्राउंड हा येत
हा बोला काय चाललंय
काय आहेवता काज ना तुझी
आमचं पण निवांत आता बाळ झोपलेय म्हंटलं बाळ झोपले तोपर्यंत टास्क बघू जेवढे कॉल होतात तेवढे करूया
माझे हा बोला बोला काय म्ह
नाही नाही बोला म्हणजे जेवढे होतात तेवढे करूया म्हंटलं ही झोप
नाही नाही नाही आता इथ त तुम्ही आता वेगळ्या विषयावर ब
हो हो चालेल ह हां अ काय म्हणजे काय म्हणतय आता अधिक मासाचं काय चाललंय
कालं स्पेशल काय नसते देवाला वगैरे जाणारी असती
ह
इिकलं काय असं आवहन वगैरे काय नसते अधिकण वगैरे काय नस
नसतं का म्हणजे तुमच्या तिकडे नसतं कोल्हापूर साईडला हा ओके मग काय देवदर्शनाला गेलं असत.
सोलापूरला आहे सोलापूरला आहे तिकड पण मी वेगळ्या ठिका तिकड नसते कर्नाटकात आहे.
अच्छा म्हणजे तुम्ही कोल्हापूर साईड ला नाही राहिला
नाही मी तिथली अ म्हणजे कोल्हापूर साईट नाही पण कर्नाटकमध्ये आहे आत्ता सध्या
ओके ह ह ओके म्हणजे हे महाराष्ट्रातले सण आहेत. ते तिकडे नाही असं
त असलं तेव्हा नाहीे फक्त देवाला जाण आणि गणपतीची तर पूजा करतात तेहतीस ओट्या वगैरे भरायच्या अस आणि मला मला एवढी काय कल्पना नाही
ओके तस असत मग तिकडे असा वेगळा काही अस तो का सन म्हणजे असं अधिक मासात असं स्पेशल काही वेगळं.
काय नाही सगळे देवाला जातात बघा देवाला जाणे पण ओट्या भरायच्या असतात कुठल्याही देवा म्हणजे गेलं की आपल्याला म्हणजे पाच जणीच्या ओट्या नऊ जणींच्या ओट्या देवीला ओटी भरायची बाकिच्या ओट्या भरायच्या तुमच्याकडे कसं काय
आमच्या आ मही महाराष्ट्रातली आहे. म्हणजे आमच्याकडे तर अधिक मासच वान असतं देवदर्शन परत नदीचे आंघोळ वगैरे
हं हं तेच देवदर्शनध्ये जास्त जास्त लोक दे ते जातात
ते असत आणि आईची वगैरे ओटी भरायची अस्वस्थ
इकडे का नाही आपण महाराष्ट्रात असतो.
हा हा हा तुम्ही महाराष्ट्रातल्याच आहे ना म्हणजे
हो हो हो हो हो हो हो हां लांब असल्यामुळे कुठं जात नाहीेत तुमचं बॅकग्राऊंड फार
काय
पाठी मागचा आवाज तुमचा जास्त येतोय
नाही हो माझ्या पाठीमागे किंवा एवढ्यात कोणीच नाहीये आता शांत आहे सगळं
कट कट कटकटती बर ठिक ये आणि काय म्हणताय
ते रेकॉर्डिंगच असेल काही प्रॉब्लेम मग कारण सगळी झोपलीत आता
हा ह आणि काय करता घरी बाळ झोपलंय काय
मेन म्हणजे ती झोपलीय
हम्म बाकी काय करताय आणि मग
बाकी काही नाही आता बाळ सांभाळते आणि हे कार्याच करते तर तेच म्हंटलं अधिक मासाच आता म्हंटलं विचारूया काय काय कुठं काय कुठल्या एरियात कसं असतं जसं आता मी विदर्भातली आहे ना आमच्या एरियातल्या पद्धती वेगळ्या इथल्या पुण्यातल्या पद्धती वेगळ्या परत आता कोल्हापूर साईडच्या वेगळ्या आणि आता कर्नाटकातलं कळलंय तिकडच्या वेगळ्या
सगळीकडे जस गाव बदल तशी भाषा बदलते तशा पद्धती पण बदलत जातात आणि रेसीपी पण वेगवेगळे असतात रेसिपी पण वेगवेगळे असतात तर तिकडचं जे बनवलं तिकडचं जे बनवं खूप उन आहे ना त्यामुळं जरा हेच असतं
हो हो सगळीकडचं फार वेगवेगळं असत स्ते
आणि काय फेमस कायय तुमच्याकडे
आमच्या विदर्भात भरल्या वांग्याची भाजी आणि क् च्या बेसनाची पाठवडी म्हणजे इकडे कस शिजवलेल्या बेसनापासून करतात ना पाटवडी
हम् हम्
र्ड क म्हण ब भिाे ाय म्हणजे तिखट मीठ मसाले वगैरे घालायचे कोथिंबीर सगळं
हा
आणि ते बेसन लाटायचं
ते लागता येते बेस
हो म्हणजे भिजवायचं ना ते मळूनच हम् कणिक भिजवले त्याच्याच सगळं असं टाकून भिजवायचं त्याला मग लाटायचं आणि मग आपण शंकर पाळे जशी कापतो तसं कापायचं
हा हा
आमटी ज मसाल्याची करतो जस कांदा टोमॅटो धने परत गरम मसाला हे सगळं भाजून त्याची पेस्ट करून मग त्याची ग्रेव करायची आणि ते त्याच्यात टाकून द्यायची आणि ते शिजवायचे मग
हो हो हो छान लाग त
चांगली लागते मसाले असतात ना ह ह नवीन काहीतरी म्हणजे आमच्याकडे कच्च्या वेचण्याची वण शेतरीस्तर् म्हट तर शेतकरी फार जास्त वेळ पण वाचतो आणि चांगली पण लागते असं मला आणि मराठवाड्यात कस इकडे ते हे असत काय म्हणतात अं मासवडी म्हणून असते ते तस तिकडे कर्नाटक मध्ये काय का स्पेशल असतं
कर्नाटक मधच मुरले वांग चटना तीन चार प्रकारच्या मटकीची भाजी आणि कटक भाकरी कडक भाकरी म्हणतात आणि त कडक कटक म्हणतात कडक भाकरी बाजरीची आणि कडक असते ती अे वाळवलेलं अस बुघ
हा
भाकरी वाळून पातळ भाकरी करतात आणि वाळवून वाळवतात म्हणण्यापेक्षा ते असे जास्त भाजल्या गेले जातात आणि ते विकतात तिथं म्हणजे प्रत्येकडे अे दुकान आहे ति भाकरी मिळते कडक भाकर प्रत्येक जेवनात हा दोन्ही पण भाकरी आहेत बाजरीची भाकरी आणि ती बाजरीची भाकरी हा बाजरीची भाकरी नॉनव्हेज वगैरे करतात ती नेतात आणि कडक तर नेशी कोणी
म्हणजे ती टिकते का फार दिवस
हा हा सहा सहा महिने टिकतात ते दु्रे असं करत त्यामुळ ते तर प्रकार जास्त आहेत इथं येऊन पाहिला तो प्रकार आपल्याकडच जरा जाड जाड भाकरी असती ते ना एकदम पापडासारखे बनते आणि आता तर नवीन प्रकार हा एवगी ब आणि आता तर नवीन प्रकार इता आलाय मक्याची भाकरी असती आणि हे फंक्शन मध्ये ते पण आहे मक्याची भाकरी भासतात म्हणजे तयार करून वाळवलेली असते ती परत तळायची तळायची परत तेलात पूर्ण भाकरी तळायची आणि त्याच्यावर म आपण मसाला पापड कस करतो ना तस करुन फंक्शन मध्ये पण देतात
अरे वा ह ह नाही मक्याची अ आमच्या विदर्भ साईडला मक्याची भाकरी असते पण ते असं तळत नाही डायरेक्ट भाकरी कशी करत
हा हा ते ती पण खूप पातळ असते अशी एकदम पापड सारखी
तेवढी पातळ म्हणजे लाटतात का तेवढी पा
नाही नाही नाही करतात असं हातानेच करतात मी बघितली तर आता विकणारी बात म्हणजे हे जण करतात म्हणजे लाटू वगैरे पण घरी पण बघते ना मी आजूबाजू खूप छान होते तर मऊ पातळ आणि एकदम म आपण किती जरी जाड करतो ना
हो का हातानी तेवढी पातळ
होती होती करतात करतात आणि क इतका वेळ कसा करताय तुम्ही म्हणजे का करताय तुम्ही एवढ्या पातळीने किती करणार चार जरी असले तरी दहा बारा पण पंधरा भाकरी करायच का करताय विचारते तर ते प्रत्येकाला ते सवयच आहे म्हणेून आमच्या कस जरा जाड असतात प्रत्येकाला एक एक अद
हा
तीन तीन चार चार भाकऱ्या खातात आणि त पूर्ण पात्र असते भाकरी ती बाकी तू जेवच
आपल्याकडची अशी एवढी जाड एकाच एका भाकरीतच माणसाच तो होते सगळं
हा नाही इकडून ते एवढी पातळ भाकरी इथ झाल्या पाहिली त्यानंतर
बापरे अवघड आहे त्यांना ती सवय झाली
हा आम आम्हाला ओरड कि एवढे जाड भाकरी करायची असती का. चपाती पण चपाती पण आपल्याकडे असं तीन फोल्ड करून त नाही करतील अस ते म्हणतात. पदल सोडवायचे त्याचे दोन एकावर एक गोळे करून लाटतात आणि ते असं सोडवतात. कशी असते तुत.
न.
आपल्याकडे अशी चपाती पण जाड असते आणि बाकरी तर त्याच्यापेक्षा. तिखपट झाड असते.
पातल पातल वापरे लाट बसून घंटा का.
पण तेवढ्या लेडीज करतात तेवढं पातळ आणि एक एक माणूस चार चार खातो म्हणजे तेवढ्या करू शकतात. तेला महत्व आहे.
प्रत्येकाच्या घरात त्या चार पाच न लाल तडा आहे हिर्या भतीचा आणि ते भाकरी
हा एवढ ते चटण्या ऑलरेडी करून ठेवलेला राहत असतील म्हणजे आमटी आणि भाकरी रेग्युलर करत असते. अस ना हा हा आपल्याकडे पण खरडा असतोच की खरडा शेंगदाण्याची चटणी आपल्याकडे पण असतेच केलेली.
हो हो हो वेगवेळ.
बरं आहे म तुम्हाला पण वेगळं काहीतरी- तिकडच्या राज्यातलं आता हे होत असेल. ह लँग्वेजचा पण प्रॉब्लेम होत असेल ना मग
हो मी कास येते फक्त बोलायला येतं ह
ह अच्छा बोलायला मग ते एक बरं आहे म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट आहे बोलायला तरी येतं ना
हो हो
ह हा हां तेवढं तरी बोलायला येतं बर एवढा नाही तरर मग अवघड झालं असतं म्हणजे भाषा पण नाही काही मग तर तुम्हाला करमलंच नसतं अजिबात
हो ना नाही आता मुलं होती होत आली त शाळेला पण
हा का म्हणजे ब हा हा अच्छा हा हा त्याच्यामुं बर मग आता ओळख पण झाली असेल बऱ्यापैकी मग आता वाटत असेल बरं बर ना. चालतय नवीन प्रकार करायला बरे
हम्म
हॅलो तुम्ही करणार आहे का रिटर्न आता
हा कररते कर
हो हो ठीक आहे.
हम्म.